हॅलो. ते सातोबा मंदिर म्हणलं होता ते कुठं आल ओ?
कुठला?
सातोबा?
नाही हो मला माहीत.
मग कोण म्हणल होत तुम्हीच म्हणल्यासारखं ऐकल सातोबा म्हणून ते मी ह्याला परवा इंस्टाग्राम ला आलत ते हे रील ते मी सेव करून ठेवल्या अस वर डोंगराव हां सात तरी म्हटलं तेच त्याच नाव सातोबा हाय हां सातोबा ते सात तोबाला आलतो हो ह्याला सातेरी महादेव हां असं पूर्ण हिच्यायावर आहे नां डोंगरावर
होय पूर्ण डोंगरांवर हाय पांढरं मंदिर.
हां हां.
पांढरच आहे ना गुहा असल्यानी?
आं. अं ते काय नाय ओ बघितलं.
मी माझ व्हिडिओ हाय मी मागणं पाठव तुम्हाला.
बर बर चालतेय एक चार पाच व्हिडिओ बघितलं. हां उंच डोंगरावर आहे असं जसं रायगडला असं हिकड हिकडं असं पायवाट हाय जायला तसं आहे ना.
हां त्याला पायवाट हाय. हम्म पायवाट हाय म्हणजे ऐकीकडनं पायवाट हाय ते पूर्ण हम्म. एकला ऐकीकडन पायवाट हायकीनी तो पूर्ण डोंगर खाली उतरतोय. खरं तेवढं उतरायला खाली त्रास होतय आणि ऐकीकडनं रस्ता हे केलाय त्याला म्हणजे असं वळण वळण गोल गोल गोल फिरून असं वर जायला लागतं डोंगरावर रस्त्या कसं सगळ्यांनाच चालत जायला व्हीत नाही नाही ते डोंगर चढून एवढा उंच
होय होय मग गाड्या जात्यात तिथं?
गाड्या जात्यात पूर्ण वरपर्यंत जयीत नायीत खाली निम्या वाट्यापर्यंत जात्यात. आणि निम्म्यातं मगं वर चालात जायला लागतय.
हां हां.
आं म्हंणजे पार्किंगची सोय केल्या नाही गर्दीलय असत्या तिथं हुं निम्या वाटातच पार्किंग करत्यात. होय श्रावणात लय गर्दी तिथं गाड्या लावायला जागा नसत्या. त्या आणि त्यात ते वार
हां पाऊ
पाऊस आणि असतोय?
पावसात सुध्दा गर्दी होऊसफुल्ल आस माणसं भिजत्यात छत्र्या कोण सुद्धा उघडत नाही.
दंडोबाला आहे नां महादेवाचं मंदिर आहे.
हां-
तिथं पण तसचं की असं पाऊस असतोय आणि त्याला पण असं- तो वळणा वळणान असं वर जायचांय आणि इकडे इकडे झुडप आहेत दरी आहे पूर्ण भीती वाटत्या तरी पण भरपूर तिथे यात्रा पण असत्या त्या टाइमाला आणि- गर्दी भरपूर असत्या तित
ते बघायला एकदम असं निसर्ग अस असं वाटतय की वरगेलावर ढग हातात येतोय की काय असं वाटतय
हा
आणि बघायला पण भारीय आणि कसं गर्दी पण असं छत्र्या कोण उघडत नाही छत्री उघडली कि छत्री बाहेरच जाते आ उडून
हा वारं असल्यामुळ म्हणजे पूर्ण वर असल्यामुळे तिथं कसं असं वारं डायरेक्ट ती
हा हा तिथंच येतय आडत नाही असं झालंय ते लय वारं असतय मग त-तर राहायची पण सोयाय सोडा आता महाशिवरात्रीला बाईका आदल्या दिवशी रात्री जात्यात
अ महाशिवरात्रीला हा हां म हा हा
त्त बायका तित
हम्म हम्म आंघोळीची तेन सगळी सोयय
सोयय तित तित रात्रभर पोळ्या करत्यात म्हणजे प्रसाद अस्तुय नई म्हणजे त्या महाशिवरात्री दिवशी राहत्यात रात्रभर पोळ्या करत्यात महाशिवरात्रीची दुवाद सोडाय तीत प्रसाद अस्तुय हा श्रावण सोमवार प्रसाद असतय
हा हा आमच्या इतं पण श्रावणात यात्रा असत्या आणि नंत तर महाशिवरात्रीला तेन पण असतंय आणि आमच्या इथं ते बिरोबा म्हणून बिरोबा म्हणून ऐकून माहित असल की तुम्हाला
हा माहिताय की
हा ते बिरोबाचं मंदिर आय आणि तिथं असं हेजा बन आहे काय म्हणत्यात त्याला आरेवाडीचा बन असं म्हणत्यात तितं म्हणजे असं झुडपाय सगळी त्याला बन म्हणत्यात आणि त्या अ.. त्या बनात हाय तेजं मंदिर तिथं भरपूर लय लांबून लोकं लोकं येत्यात आणि त्या देवाला कसं हे लागतंय बोकड लागतंय त्या देवाला बोकड म्हणजे हा वर्षा तून एकदा त्या देवाला बोकड कापतात हा आणि दो-दोन मंदिरायत पहिला त्याचं हे तिथं वर होतं डोंगरावर
हम्म
नंतर ते तेनं तिथनं देव ते खाली आलाय खरं तेजं पहिलं स्थान ते वरचं मानत्यात मग एकेक जण वर जाऊन तिथं हा कापत्यात तितं शिजवायचं आपलं सगळ्यांना बोलवायचं मित्र परिवार पाहून येतेन खाणारी लोकं त्यांना वाढायचं मग घरातून भाकरी तेन तेन सगळं करून न्यायला लागतंय
असत्या
फक्त ते घरी आणायचं नाही काय राहून तिथं सगळं संपून हा तिथं सं
ह्म्म आता आमच्या इथं पण कशी पद्धतय सांगा आमच्या इथं प लोळजई म्हणूनाय इटलाई म्हणत्यात की नाई त्यातला अवतार लोळजईचाई चा आय एक आय आमची म्हणजे पाठराखीण म्हणुन चार ग्रामस्थांचं ग्रामस्थांचं देवस्थान अस्तय काय म्हणून तिचं देवस्थान आहे आम्हाला ते तिथली पण जत्रा केलेली कीनी तिथच खाऊन येतंय आणि तिला प्र-प्रत्येक लेक धनी दिली का नाही तिनं एकदा म्हणजे आयुष्यात कधी बी एकदा जत्रा करायची माहेरची माहेरची जत्रा म्हणुन सगळी माहेर रची माणूसं त्यात जेवायला पाहिजे म्हणजे जेवढी गावातले गावाय तेवढं सगळं जेवायला पाहिजे गाव हा आणि त्यांच्या तिकडली अन् सासरची माणसं येत्यात हम् हा तिकडली सासरच्या आणि माणसं त्या्यात त्याला च पा तेह असग लई ल रा
हा चपाती भाकरी नंतर कांदा लिंबू हे न
ते चिकन मट ते कोण चिकन खातय कोण शाकाहारी खातातय पण मटण खाते बकरीे लागतात आग त्याला मोठी मोठी
होय आता आम्ही पण आमच्या आमच्या बिरोबाला ह लग्न झाल्यापासून आम्ही केलं नाही ना मग ते करायचं करायचं म्हणलं तर आमचं बाळ झालंमलं नंतर ते सव्वा महिना इटाळ झालं ते आमची आई आजारी पडली नंतर आई वारली एक वर्ष काय करायचं नाही तरवर एक वर्ष होतेय का नाही आणि आमच अ्ना भारल
हमम
ना ते एक वर्षभर थांबून त्या देवाला करायचंय बोपड
हा हा मग तसं आमच्यात मी करतात मग आमच्या अजून ताईंचे आलेले नाही आहे तांचे करायचे
करायचंय आणि ते असं अजून पण ठेवून चालत नाही ना एकदा करायचं म्हण कराय लागते
हम्म ते कसंवजून ठेवून म्हणजे ते एकदा कधी पण केलं तररी चालते सोडं
खरं त्याला कसं आहे सांगा त्यांच्या तिकडन माणसं भरपूर येणार आणि आमच्या इकडनं पण माणसं भरपूर आहे ते जत्रा मोठी म्हणजे दनका मोठा आहे हो त्या्याचा
हो करायला पाहिजे खर्च सगळा पाहिजे
आणि आम्हाला पण मग तेवढी त्यांच्या तिकडे येत क ते लेजल तर ताटोपी काय पाहिजे पीस आणि त्यांच्या पूर्ण हम्म आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला कपड
कपडे होय आमच्या इकडे तसं काय नाही कपड्यांची तीन पद्धत नाही फक्त बोकड केल्या जेवाय बोलवायचं हाा तुमच्या इडे म्हणजे र करत
हा आर करायला लागतोय त्यांना घरची मना जाऊ ीर भाव ज सगळी अस नाही त्यांची कराय लागत
हा हा
हम्म
फॅमि म्हणजे ते आता आलंची सगळे जण एक सो चा माहेरच्या आणि करायच ते सगळं करायला लागेच होय होय नाही क लागते ते एकाला साडी घेतली कि त्या्या किती जाव आहेत सगळ्या जावांना साडी घ्याय लागत्या
हम्म होय असं झालंय
हम्म
हम्म मा थांब निमंतण करणार आहेत त्या बाबांच्यान बहीणीच्या झाल्या हम् जत्रा प्रत्येक माघारणी ना मम त्या बहिणी पण आल्या त्यांनी हम्म आणि त्यांची तेवढी राहिल्या आणि असं ह्याला पण दसऱ्याला सुद्धा आमच्यात बहिणीने असं नारळ आणून द्यायचं देवाला
द्यायला लागत व आमच्यात पण आहे की माहेर च्या देवाला, तेल घालायचं, आणि हे करायचं, आम्ही पण घालतोऽऽ त की तीत, आता आम्ही आलतो तेव्हा आताच घातलेय परवा.
मम्मी त्यांच्यात क नै आमच्यात, श्रावण महिन्यात घालतात दसऱ्यात घालीत नाहीत.
घालत्यात वय,,, हा, हा. आमच्या इथं कुळ स्वामीला म्हणलं तर श्रावणात घालायला लागतऽऽ तय, आणि एक, एक जण दसऱ्यात घालतात, आमचे मामा त्याने दसऱ्यात घालत्यातऽ महश्रवणात घालतोय दसऱ्यात कस आमच्या इथ गडबड ना ती आमची इथे यात्रा असत्या मोठी दसऱ्याला.
असं,, हा, हा,
हम्,
ह्हा तेऽऽ दसऱ्याला पण असतयच आमच्या इथं, पण खरं एवढं नाहीऽ गणपतीला आस्तय एवढऽऽ दिवाळीला तर, आमच्या इथं दिवाळी आल्या अस वाटतच नाहीऽऽ
हा,
निवड मोठ्या न नसत्या नैऽऽ
दिवाळी आमच्या इथं मोठ्यानं असत्या,, फटाकेे तन प्रत्येक घरात बनवतातऽऽ
हां तसं फटाकड्या पण फोडतात सोडा,, पण पूजा विजा घालतात इतकीे पण मोऽऽ नसत्या,, आमच्या मम्मी त्यांच्यात का नाही दिवाळीत सगळेच ना कपडे घे्त्यातऽऽ पूजा करत्यात,, एकमेकांच्या घरात क पाया पडाय जातऽऽ त, दिवाळी मोठत्या नतऽऽ
देवा, पहिला देवाला जायचंऽऽ हा, देवाला जाऊन यायचं नंतर मोठ्या माणसांच्या पाया पडायचं.
हम्,, आमची दिदी आमची काय दिवाळीला तिकड जात्या. हम्म,, मी रस्त्याला जातोय. मी दसऱ्याला जातोय, ती दिवाळी जात्या, या, मग मी कशी करतोय मी दिवाळीच्या आदल्या दिवशी जाते म्हणजेऽऽ अ रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी जातोय, पाडव्या दिवशी. दोघं पण जाऊन,, पाडव्या दिवशी राहून. रक्षाबंधनला ओवाळून बिवाळून भावासनी म ग येतोय दुसऱ्या दिवशी.
हा, हा, म्हणजे तुम्ही रक्षा, तुम्हीऽऽ
रक्षा सोरी रक्षाबंधन म्हणतो,, हेला अ भाऊ बिझला भाऊऽऽ होग झलावऽ
भाऊ बिज.
हा, व रक्षा बंधनाला. सॉरी भाऊबीज ला,, म्हणजे त जी भाऊबीज वावाळ दिवाळीत नसत्या ऽऽ
हा,
साठी, आदल्या दिवशी जातोय, पाडव्या दिवशी राहुनं, दूसर्या दिवशी ऽऽ भावासनी, ववाळून तन एतऽऽ
हम्,, येताय हा, हा, हम्, ह नाही हाय ते सण,, अऽ पाळायला त्यां लागऽऽ
हां, रीतीरिवाज आपल्याला करायलाच पाहिजे.
त्यांच्या कसं मुलांना पंधरा दिवस सुट्टी असत्या आधीमध्यी जायला मिळत नाहीऽऽ
हा, तस होतंय नाही तेऽ मी कधी बीऽऽ माझ्या मनात आलं तर मी,, माझ्या मनात आज आल की मी उद्याला जातोय गपलाऽऽ आमचं इकडली बी काय म्हणत नाही, आणि तिकडली बी काय म्हणत नाही हऽऽ
ताई थांबा.
हां,